हॅलो.
हम्म, तेच मग काय, सा ह काय झालं?
म ते, ऑडिओचे
ऑडिओच कुठल्या?
रेकॉडीिंग, ऑडीओ रेकॉडिंग.
रेकॉर्डिंग च व्हय करायरे, सांगल का मी टास्क नाही के. मी नुसतं रीलल्स बघितलेत या आठ सुट्टीत, नुसत जेवायच खायच घरात पण काम असत. थोडं, मग कायतरी काम करायचो नंतर रीलल्स बघत बसायच आणि ब आणि दिवसाच जराअसं झोपायचं हेच केलंय. दुसरं काय आणि मी दुर्लक्ष कशामुळे झालंय मला वाटलं ब्लॉकच केलंय मला आता?
हम
त्यामुळे मी केलं नाही आणि नंतर मग तुला मग परवा मेसेज केला होता मी.
हो
की नावाच्या ठिकाणी यूजर पडा लागले म्हणून तेव्हा तू म्हणला नाहीस की, ती प्ले करून करा आणि मग येतय ती.
हो.
ग तेव्हा समजलं मला, मग त्यानंतर ना काम होतंय म्हणून नाही केलं. बघु आता काय हो
मला आधी वाटलं, ब्लॉक के- की, ब्लॉकच केला वाटलं होतं. नंतर त्या हीचा मेसेज आला त्या वर्षाचा, ग्रुप वर आणि ते ऑडिओ ते प्ले करा, नंतर आपोआप येईल टायपिंगसाठी.
मी नाही बघितलं ते काय. बघितलं लक्षच दिल नाही मी त्याकड त्यामुळे झालं, आता कराय पायजे व्यवस्थित.
नवीन नंबरवरर टाके नको ना ते, टास्क- टास्क.
नवीन नंबर आणि दिलय?
हो पण त्याच्यावर काय टास्क येणं ना झालय.
ति नको म्हणली होती नव्ह?
हो नको म्हटले, म्हणूनच नाही पडे ना त्या.
हम्म, नंतर न द्या म्हणली होती ती.
हम्म.
ती स्टोरी नाही आपली आता ड्युटी लावतील काय?
हो लगेच लावतील, पंधरा तारखे पासूनच असं वाटतंय.
हम्म,
हम्म
शाळेचा अभ्यास कराय पाहिजे आता, अवघड विषय हाय.
हो.
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आहे तरी चार- पाच महिने पण सनावारातच जातात.
चार पाच महिने आता दिवाळी परत.
दिवाळीत आणि अभ्यास कराय घावल का रे पंधरा दिवस, कराय पाहिजे.
ओके- ओके, अभ्यास करून आलाय. आणि घरी तर अजिबात अभ्यास नाही होत.
अ हां, अभ्यास होईत नाहि, लक्ष लागत नाही.
हम्म. घरी गेलतो काल
अं हा
रिझल्ट हा
रिझल्ट आता बघूया काय होतय.
हम्म.
कधी लागतय रिझल्ट,, सप्टेंबर ला लागल काय.? चाळीस दिवसांनंतर लागतोय ना,, मग आता हे महिना
हम्म.
सप्टेंबर मध्ये लागल असं वाटतंय.
होय संप्टेबर मध्ये होय, जास्त तर गणपतीच्या टायमातच लागणार.
होय त्या पिरेयड लाच लागतूय.
ह्या वर्षी एक
यावेळेस, पास व्हाय पायजे बघ चांगल्या मार्कानं.
हो
मार्क आणि पेपर क नै किती पण ठरवून जा, यावेळेस तर मी रेषा मारल्यात बॉक्स वगैरे केल्यात काहि ठिकाणी. पण अक्षर नाही रे चांगलं येत, पोरींचा प्लस पाँईट त्यो हाय, पोरींना अक्षर चांगल असल्यामुळं मार्क भेटत्यात. किती आपल्यापेक्षा किती अस चार पाच मार्कान एक पुढं असतात पोरी. तिथंच खरा त्यांचा गेम तटतोय मर्दा.
हम्म.
ह
सांब
हम्म.